हॅलो
हां काय नाही बसलीय हं चालू आहेत तुझे
हो बसले आज रिलॅक्स दुपारच स्वयंपाक वगैरे सगळं होत आज बसले रिलॅक्स
हो मगं आणि तू कशी करतेस सणांची शॉपिंग वगैरा
सणांचे शॉपिंग म्हटलं तर मी इथेच करत असते माझ्या ह्या पुण्यामध्येच करते जवळच घराच्या जवळ शॉपिंग आहेत भरपूर शॉप्स आहेत म्हणजे कपड्यांची खरेदी असेल किंवा आपण कुठले फंक्शन वाईज नाही का पूजेच सामान म्हण किंवा कधी कधी नवीन भांडे म्हणत आपल्या घरातल्या किचन मधले तर माझ्या जवळ भरपूर सारे शॉप आहेत म्हणजे मी कुठे असं अडायचं नाही की दुरे ला असं नाही कुठल्याही दोन चार ठिकाणी जाऊन मी काही म्हणजे खरेदी करू शकता असं आहे माझ्या ठिकाणी
अ बरोबर आता सगळ्यात मोठा सण म्हटलं तर दिवाळीचे आपल्या भारताचा सण तर त जवळ आला की आधी तर आपल्याला वाटते की नवीन कपडे घ्यावं दागिने घ्यावं त्याच्यावर मग नवीन पंत्या आकाशकंदील पूजेच्या साहित्य जे लागतय आपल्याला आणि आदित आणि त्याच्या अगोदर तर सगळ सफाई घराची सफाई करायला लागते
त्याला तर लागत वेगळं नवीन सामान घेतो आपण सफाईसाठीठी सुद्धा म्हणजे झाडू अस
हो दिवे नवीन म्हणा लाइटिंग म्हणा लाइटिंगची माळ म्हणा हं आणि म येतेस फराळाचं साहित्य घेतोय आपण जे करायला लागतय
हो आणि आता फराळाचं साहित्य म्हंटलंस त्याच्यामध्ये ना चांगल्या पद्धतीचा आपण खायला म्हणजे खाण्याचे पदार्थ चांगले करायचे असे तर आपण चांगले हे आताच खाण्यावरनं आठव ठेवलं मला ते चाललंय ना भेसळयुक्त सगळ गोष्टी त्याच्यामुळे आता सतर्क राहून सगळ्या गोष्टी कराव्या म्हणजे दिवाळी असो किंवा कुठल्या असू खूपच अलर्ट राहावं लागत ते म आता मी ठरवले की चांगले चांगलं त्याचं काय म्हणायचं जज करायचं त्याला मगच ते खरेदी करावं
हो खरंच आणि मला आठवते मी असं मातीच्या पंक्त्या घेऊन मागच्या दिवाळीला दिवाळीला असं पेंट फटिंग केलत त्या पांगत्यांला आणि डाय अस मिरर डायमंड्स असतात ना ते लावून सजावट खेळते तर ते खूप छान वाटत होतं तर ते माे करायचे खूप हाऊस आहे असं काय तर डेकोरेशन कराव नवीन काय तर करावं दिवाळी असू दे गणपती
ह् दिवाळी म्हटली म्हणून ते रांगोळच काठवलं दिव्यावरून दिवाळी छान ठेवली क रांगोळीच्या मध्ये छान ठेवले की छान वाटत आणि दिवाळीमध्ये ना असा तो एक सण आहे जिथे आपण रांगोळी खूप मोठी काढू शकतो आणि त्याच्यामध्ये कलर चा पण युज जास्त कलर फुल रांगोळीचा करु शकत तर आमच्या इथे पण पुण्यामध्ये भरपूर रांगोळीचे भरपूर असं रस्त्याने रोड ला गेलो ना इतके छान वाट दिवाळीच्या वेळेला म्हणजे पूजे सामान बस असतात लोक रोडला पण म्हणजे कडेच्या च्या साईडला पण कंटिन्यू म्हणजे कपड्याची म्हणजे क्वालिटी असते ना हा
कुठल्या सण आला म्हणजे बाजार अस रंगबिरंगी वाटत एकदम मस्त जाऊन आणि हे घ्यावं ते घ्यावं खूप असं वाटतंय ना आपल्याला हे पण पाहिजे ते पण पाहिजे.
हो ना खरंच वाटतं फक्त बजेटची गरज आहे बा. की मला तर रस्त्यावर प बाहेर गेले ना की. जे दिसेल त्याच वाटतं आपल्याकडे हे पाहिजे आपल्याकडे हे पाहिजे असंच होतं मला तर.
हो ना खरंच.
आणि आता आमच्याकडे ना आमच्याकडे इथे ना जवळच आहे म्हणजे आमच ऑलमोस्ट. ना अ नेहमीच तो रोड आहे ना हडपसरचा म्हणजे हा मॅ प. पुण्यात राहतो तिथं. म्हणजे डेलीच तिथं आहे ना भरलेलंच असतं रोडला भा सामान असं खरेदी करायला सगळं मीच. तिथं बसलेली असतात ते गर्दी पण तेवच आस. ते बर अस नाही की म्हणजे सणाच्या वेळेला भरपूर असे लोक. होय येत्यात बाहेरून तिथे खरेदी करायला म्हणजे होलसेल पण मिळतो ना. पूजेच साहित्य म्हणालेस दिवाळीला तर तसही पूजेचे साहित्य घेण्यासाठी. हडपसरमध्ये छान छान असे शॉप्स आहेत आणि. भाजी मंडई असेल किंवा कुठल्या गोष्टी ते खूप जवळ आणि छान म. म्हणजे छान मिळतात तिथं.
बरोबर आहे. हो सण असले की ते माणसं खूप घेऊनच बसतात साहित्य जे जे लागते आपल्याला.
हम्म.
आणि दुसरं म्हणजे. मी हे पंणत्या बनवलेल्या ते आपल्या आधी सीडी नव्हते आपल्याकडं‌. ते वेस्ट आता तर काय आपल्याला एवढं कामात येत तर आता काय जमाना वेगळाचा आहे आधी ते. तर त्याला पण असं डेकोरेशन करून मध्ये पणती असं बनवलेलं. ते पण खूप छान वाटत होतं तेव्हा दिवाळीच्या पूजेच्या वेळेस तसं ठेवलेलं डेकोरेशन करून.
हम् ते मग छानवटत असेल ते असं हातात धलं. जर म्हणजे कडेनी बॅकग्राउंड ना दिवचा छान वाटत असेल हो छान छान. मी तर लास्ट इयरला मातीचे आणलेले आहेत पण त्याला रंगवायचा विचार केला होता. पण त्याला कलर आणल माझ झालंच नाही कलर आणायच मुली पण माझ्या आवडीने. करतात डेकोरेशन त्यांच्या स्कूलमध्ये पण काय केला असं फंक्शन घेत. घेतलं जात ना की हा. शिकवतात तर ते पण करतात पण असं भरपूर करायचं म्हटलं मला कलर कमी होते. म्हणून मी मागच्या वर्षी ज्या त करेल यावेळी ला मी पण तसं तू म्हटली.
चांगलंय आणि दुसरं म्हणजे सन म्हटलं. की गणेश उत्सव एक खूप आवडतय मला त्याची तर आपण आतुरता. त्याने वाट बघत आता आहेतच ला लवकरच येणार आहे तो उत्सव.
हम्म खरंच खरंच खरंच आणि गु गणपतीत ना आमच्या घरी पण आहे ना दहा दिवसाचा गणपती आणि आमच्याकडे फक्त दहा दिवस. गणपती आईकडे तर आमच्याला गौरी पण असत गणपती बसत तो वेगळाच उत्साह. म्हणजे स्वच्छता तर केल्यावर घरात खरंच खूप प्रसन्न वाटतं बरं का.
हो हो आणि सण आला म्हणजे सगळं कुटुंब पण एकत्र होतय.
हो ते तर आहेच की सगळे येतात वगैरे एकत्र काम करतात. तात सगळ्या गोष्टी ह्याला हातभार सगळ्यांचाच लागतो की.
हो हो आणि असं मूर्ती बघायला जातोय बाजारात खूप. छान वाटते वेगवेगळ्या मूर्त्या बघून आणि आता तर एका एक. असं इको फ्रेंडली पण मूर्ती आहे ते वापरलेले खूप चांगले पर्यावरणासाठी.
हम्म हम् हम् आता चालूच झालं ते आता सगळीकडे लागलेलेच असतात शॉप लागलेच असत. गणपती चे इतकं असं होतं ना की कुठली घेऊ मूर्ती आणि कुठली इतके छान छान मूर्ती. ती मिळाली तर मिळतात आणि आणि आम चा आई कडे पण ना गौरीसाठी हे ना. साड्या घ्याव्या लागतात. मग आता आमच्या आईची पण सुरुवात होते कुठे साड्या घ्यायच्या गौरी यांंना कुठे काय चांगले मिळतील असं छान मॅचिंग अशा दोघींना पाहिजे अशा. मग आम्ही सजेशन करतो दोन चार शॉप इथं फिरतो दोन चार तिच्या तिकडे फिरतो. मग सिलेक्शन होतं असं होत.
हो आम्ही पण असं जाऊन बाजारात फिरतो आणि घेतो.
आणि असं काही एकाच हेच्यात नाही बर का पर्टिक्युलरली म्हणजे दोन तीन बोला क्वालिटी बघायची क्वालिटी आणि वेगळं काहीतरी शोधतो आम्ही.
क्वालिटी आणि रेट बजेटमध्ये बसायला पाहीजे.
हा आणि वेगळं वेगळं पाहिजे आता मागच्या वर्षी अशा प्रकारची घेतली ते बा आता पुढच्या वेळी दुसरे साडी पाहिजे देव्हाला असं असत मग तेवळेस फराळ आणि फराळ पण करायचा घरात परत मिठाया वगैरे बाहेरून पण आणल्या जातात. म्हणजे खूप छान त्याचा बाजार भरलेला असतो आपले
हो आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष किंवा दुसरं धनतेरस असलं की माणसं महूर्त बघून नवी गाडी किंवा घराच कुठलं स सामान आपल्याला वस्तू घ्यायची असेल तर आपण घेतोय. तर आम्ही असं गुढीपाडव्याच्या दिवशी असं वॉशिंग मशीन वगैरे असं घेतलेली एकदा, मुहूर्त चांगला असते ना तो.
हा तीन मुहूर्त साडेतीन मुहूर्त असतं त्याच्यातले कुठ ह्यालात. चांगली गोष्ट घेणं गरजेचं असतं म्हणजे लक्ष्मीपूजनाचा एक आहे. आणि मला वाटतं देवी काहीत रे नवरात्रीतलाएक असतो काहीत रे हे ना.
हो आणि धनतेराच दिवशी पण माणसं दागिने वगैरे अस घेतात तो पण मुहूर्त चांगलं असतंय.
हो हो म्हणजे घरात समृद्धी असं म्हटलं जातं आपली संस्कृती खरंच छान आहे, म्हणजे बरं का! सणांमुळे ना आपल्याला खूप छान आता आता आठवलं सणावरून वटपौर्णिमा झाली. ते होती नाही का आत्ता आपण साजरी केली. मग त्याच्यासाठी मग मला म्हणजे कामावरून येताना जमत नव्हत. तर मग मिस्टरना सांगायला लागलो पूजेच सामान आणायला आणि मग चालत जावून मंग वडाची पूजा केली ते एक छान झाल असण.
हो. तेव्हा पण असं जाऊन आधीच स्त्रिया सगळं साडी वगैरे सगळं दागिन वगैरे घेऊन ते चांगलं वाटतंय त्या दिवशी.
छान वाटतं आणि सगळ्यांच आपण काय करतो. रस्त्यानी चालो ना की ह बाबा! हि बग ह्या प्रकारची साडी घातली, हिनी बघ ह्या प्रकारं शॉपिंग केली, गळात काय वेगळं हे आपण बघतो नाही का? ते आहेत लेडीजच हा. आणि कोणी घातलेले छान वाटलंय ना की आपण चौकशी करतोच, कुठे म्हणजे कोणाचा ड्रेस जरी साधर रेग्युलर तरी विचार जात अरे कुठे घेतला कसं काय काय माहिती अस वाटं आपलच मिळत नाही बाबा! असं असं
हो ना ते आपल्या स्त्रियांच असच असत.
काय माहिती म तर माझ्या त म्हणजे असं वाटतंय मला चांगलंच लागत नाही. कपडे असं अस म्हणजे दुस्याची चॉईस‌नी घेतलेली असते मला छान वाट. त्यात पण माझी चॉईस मला आवडतच नाही. असोडत ते त्यांची किती छान आहे.
हो माझ्या बाबतीत असं खूपदा अस झालंय. मी अजून म्हणायचं तर सणांच असं आपण जाऊन एक करतोय खरेदी आणि दुसरा आत्ताच. जमाण्याच म्हणायचं तर एक ऑनलाईन शॉपिंग पण आलाय माणसं घरी बसून कुणाला ज कोण जे जॉब वगैरे करताय कुणाला वेळ नसते तेव्हा तर त्यांनी कसं ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझॉन, जे ऍप आहेत. त्याच्यावरन पण मागवतात खूप काही साहित्य.
हो हो हो, आता ते झाले बरं का म्हणजे कुणाला वेळ नसेल तर खरीच चांगली सुविधा आहे म्हणजे नाही का? आहे चांगली क्वालिटी य मी पण त्याच्यावर कधीकधी ऑर्डर करते. लागतात म्हणजे रेग्युलरच्या वस्तू असतात ते येतच चांगल्या असं काही खूप खराब क्वालिटी असं नाही. वेळ नसेल तर आपण इन्स्टंट काय पाहिजे तर लगेच येतं पण आणि वेळ वाचतो आपला. चांगली कॉलिटी येते काही काही वेळेला.
तर, तशा, पण मला जास्त ऑनलाईन पेक्षा समोर जाऊन बघितलेलं काय तर घेतलेलं बरं वाटतेय खरं सांगे तर माझ्या बाबतीत.
नाही खरं आहे तसं होतच नाही मला पण. क्वालिटी एवढी चांगली लागत नाही मला असं वाटत, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात कमी रेंजमध्येे रेंजमध्ये वेळेत वाचण्यामध्ये, रेग्युलर वापरायला ठीक आहे ना असं वाटतं.
हो. केव्हा वेळ नसल तर आपण काय तर मागवतोय वेळ ची बचत होते, आणि आता अजून अजून दुसरा सण म्हटलं की आवडतोय आता येणारा तो आपलला रक्षाबंधन. तो एकदम प्रिय सण हाय. हो आणि भावासाठी जाऊन राखी घ्यायची आणि आमच्यात तर कस भावाला आणि वहिणीला पण आम्ही बांधतोय राखी. तर दोघांसाठी आम्ही घेतोय हो, आमच्या आमच्या माहेरी असं तसं आमही दो ला राखी घेतोय आणि घेऊन जातोय आणि सगळंं अस टेबल वरच सगळं सामान ते सजावून ठेवतात. भाव आमच्यासाठी काय पण गिफ्टस वगैरे आणतात ना, म फोटो वगैरे काढ त रील वगैरे काढतोय तर ते खूप छान वाटतय तो सण पण आणि ते खरेदी आधीपासूनच आठ दिवसापासूनच ते चालू असत हे घ्यायचंय ते घ्यायचं.
हम्म हम्म हम्, नाही ते तर हायच की. आत्ताच मला त्याच्यावरून आठवलं, आज माझं ना आज वाढदिवस झाला माझा तर आई आली होती, आणि आईने साडी आणली आणि मग ते तर रक्षाबंधनला पण म्हणली एक्स्ट्रा ची साडी घे तुला म दोन साड्या आणल्यात आज. त्या, थँक्यू, तर मग असं झालं की रक्षाबंधनाची पण हे पण आधी आई दोन्ही साड्या घेऊन दिली आणि म्हटली ब्लाउज वगैरे शिवून व्यव
हम्, चालतय. सण म्हटलं की खूप असा आनंद वातावरण होतंय ना खूप. चालतय चल ठीक आहे, ठेवू काय.